आवाज येतोय आता, काय करालाय?
काय नाही बसलीए बघा, तुम्ही?
मी पण बसलीया, चहा पिला का नाही?
हो झाला, तुमचा?
झाला की
हम्म काय चाललंय मग?
काय नाही बघा? सेल लागलाय सेल ला जाणार हाय.
होय, कुठं?
मोरनी मध्ये सेल लागलाय, अ साड्या हजारला तीन साड्या हायेती. साड्या चांगल्या हायीत म्हणाल्यात म्हणजे हजार बाराशेची एक साडी असेल, अशा टाईप मधल्या साड्या, त्यांनी हजारला तीन द्याय लागल्यात.
हम्म कसं काय मग येवढ स्वस्त द्यायल्यात?
काय माहित सेल लागलाय आणि साड्या म्हण छान आहेत, एक नंबर क्वाले टी हाय, सगळी जण तेच सांगायल्यात, जाऊन घेऊन या. आपल्याला पुढ माग लाग लागतातच ना साड्या जर स्वस्तात आहेत तर तीन घेऊन ठेवायच्या. तिथं एक सेल लागलाय. परत ते रेनज म्हणून आहे तिथं ड्रेस साठी सेल लागलेत.
होय.
वेस्टर्नवेयर आपल्या जसे वेहरच पाहिजेत ते सगळे आहेत. त्याच्यामध्ये छान आहेत. शंभर दीडशे ला वगैरे पण ते पण मिळता
मान्सून सेल लागलाय वाटतो मग.
मान्सून सेल लागलाय होय. मोरनी मध्ये का नसत य सोडा सारख सेल तो कधीतरीच लागतो चुकून बाय-चान्स. आणि हा तिथं साड्याची क्वालिटी चांगली आहे म्हणाय लागल्यात.
हम् हम्. यूनिक.
आपण म्हण. आपण म्हणतोय स्टॉक मधले पण नाही चांगलं आहे म्हणाय लागलेत सगळी.
अम् हम. किती दिवस आहे अजून.
उद्यापर्यंत हाय वाटतं. दोन दिवसाचा सेल हाय आज काल ले एक झाला. काल आज आणि उद्यां आहे. तीन दिवसाचा सेल आहे.
होय.
जाऊन आल्यात तेच सगळे मला सांगायला लागल्यात जाऊन घेऊन ये. छान आहेत साड्या. क्वालिटी चांगल्या आहे कापड चांगला आहे. परत टिकाऊ आहे म्हणा लागल्यात. आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्येध्ये. एकच पॅटर्नवर नाही आहे. बाहरितल्याच. साड्या पण ह्याच्या साड्या घेतो कनी. बाराशे-तेराशेच्या वरच्या साड्या त्या टाईप मधल्या साड्या. दयाय लागल्यात.
अ हा.
किंमत चांगलीच आहेत. आणि हलक्या साड्या आपण आहेर करू शकतो. त्या पण साड्या आहेत सगळ्या त्या साड्या द्यायला लागल्यात आता पाचशेला एक. दोनशे-अडीचशे पर्यंत हा येताय.
बघूया आता. उद्याचा एकच दिवस आहे आता काही होत नाही. संध्याकाळच दिवसात जायला पाहिजे की.
हम्म. दिवसात जाऊन या. दिवसाचं गेला तर फक्त तुम्हाला एका ठिकाणी जाता येईल. संध्याकाळचं गेला तर रेणजवाल्याच्यात पण जाता येईल. पाच नंतर सेल हाय.
होय.
हा मान्सून सेल त्यां कसं संध्याकाळचाच लागतोय. आणि सकाळचं ठेवत नाहीत कारण बायका मग पहाटे चार वाजल्यापासून ये बसतात. सेल हाय म्हणल की.